बोला
हा.
मग तुला हे कामाला पण तुझ्या नावावर केल्या का हीन?
होय होय.
ह ह प्रत्येक वेळला कवा हे. बोलत बसायचं.
प्रत्येकावर कवा बोलायचं? मग
तेच म्हणालोय परतेक वेळेला कवा बोलत बसायचं.
हा अरे ते तिथनं वरण मेसेज या लागल्यात करा करा नाही तर कट करणार नाव हे करणार म्हण ब्लॉक करणार म्हणाय लागला म ना तर म अर्धास टास्क राहिलं तर चालत होतं पण हे तसं चालून झाले म्हणता ना करायच
पन
म मग
यांनी किती पैसे देतात
त्यांनी आता का ह्याच काय आहे काय मला माहिती नाही
मग आता पण किती आलं तुला जव
ते सगळं दिवा्यालाच माहिती तर तुला सांगतो मी नंतर म
आं
तरा नंतर सांगतो र
नंतर म्हणजे आता कोण हीत
हा
हो सगळं काय नाही निवांत
हम्म पप्पा बर आहेत ते हम् जातात काम्हाला
जात्यात
त्यांटच आहे
त्यांची कायमची नाईट असते
ह
त दिवसा जात नाहीत
हम्म
कायंत नाहीट काय ना
आता तब्येत नाही आहे ना चांगली
हाय हय ते पक्षी एता चार आनूढे कोकते
कशाला
लव बङॅ नसल्यात काय
हा
तसल आणलय चार त्याच्या बरोबर असतात हा पिंजरा आणला आहे चार पक्षी आहेत
हा
ठवले व त्यांच्यापती
हा ते कवा आणलय आणि अ नाही.
आधी एकदा दोन आणलेल्या ते दोन गेल उडून मांजरला त्यांना त्यांच्या पिंजाऱ्याला धडका मारल्यावर ते पिंजरा निघला. त्याला लॉक नव्हती. ते गेले तोडून आणि ते गेले म्हणून दुसर चार आणल आणि पिजरा दुसरा आणला.
चार आणले
होय दोन गेले म्हणून चारा आणले.
हं म
फिरत असत्या की दंगा करात बसतात घरात कॉय, कॉय, कॉय, कॉय, कॉय
हा
हे मिरची कुठलं काय त्यांना फक्त ते हे खायला लागतय काय म्हणत्यात ते राळ राळ
हा त्यांचं मिळतंय का वेगळं
हा राळ राळ्याच तांदूळ नसत्या काय आपलं ते राळा ते डाळून घालायचं ना
होय.
हा
तुला आपला पोपट होत आ आठवतय?
काय नाय आठवत मला पोपट बिपट काय नाय
ए होता की तुला माहती आहे की,
लक्षात नाय माझ्या.
मग
मग आणि काय मग मग मग मग करत बसायचं नुसतं
ते तू चिंचच झाड बिड सगळं काढलं व्हय रे.
जमाना झाला चिचेंच झाड काढून.
मग तिथं काय केलंय काय बांधलय.?
बांधलं नाय रिकामच आहे अजून
पिंपळाचं झाड पण काढलय.
सगळं काढून रिकाम जमाना झाला.
व्हय मोकळचं ठेवून काय करणार आहे.
ते डॉक्टर शांत ला जाऊन विचार काय करणार, मेला असल कि आ, आता कुठ असणा
हम्म
बरं कवा कवा खेलतो मी नाही सारखं ते कव्हा तर,
पण ते कंट्रोल व्हायला तर जातोस ना?
गल्लीत जाईत नाही मी एवढ
त्या गल्तीत जात नाहीस काय?
नाय नाय डायरेक्ट इकडन मार्केटात ना मधन जातोय.
हा
शाळेला जात होतो त्या गल्लीतनं डायरेक्ट कमान आणि तसंच परत येतोय आणि डायरेक्ट घर.
हम्म जयसिंगपूर मार्गे जातोस काय?
नाय नाय नाय इकडं ना पाठीमागणं शिरोळ मार्गे
शिरोळ मार्गे हम्म मग
काय नाय निवांत. पोर कोन नाही. मोर्या आहे आता मोऱ्याने घर बांधा तिथ परत हाय त्या जागेवर. हा ते दोन पडून आले आल्यात. नाही राहाय आल्याच के तर राहायला मी एकदा गेल त त्या वेळे त काय अजून आलं नव्हतीत बांधकाम चाल रालत बांधकाम. आतलं तेवढं राहिलं का थोडंफारत.
हो
की कुठं राहायला आली असतील आता राहायला,
हा आणि कोण दुसरी कोण नाही मग अमोल तेवढा गेला मग,
अमोलला आहे आमोल, राहायला तिथं.
पण तो जॉबला इकड आहे ना पुण्याला आहे ना?
ही येऊन जाऊन करतोय आठ दिवसात एकदा येतोय.
होय शनिवार रविवारच सुट्टी असतात त्यांना शनिवार रविवारच मिळते त्यांना. ह रविवारी आणि जायचं नाहीतर सोमवारी सकाळी निघतात.
हम हम.
हा
तेला काय.
सा जरी अस हो खर त्यांना
लागते की जाते पुढं मागं चालतय त्यांना काय त्याचा कामा असा ऑफिसपेक्षा बाहेरचच एक बरा
होय
हम्म
म्हणजे असं ऑफिस करून बाहेरचं पण घेतोय
बाहेर तेते का इकडे जावा तिकडे जावा हे करा ते करा
हा हा हा हम्म काल दिव्याना पण इंटरव्ह्यू दिला
होय म्हणालती
हा दिला अससले पण झाली ती खरं अजून कॉलेज शिकत म्हणताना त्यांनी नाही म्हटली
अल
विद्यार्थी असनी नाही म्हटले म्हणजे ते काय होते कॉलेज असते की का पण त्यांना मध्ये सुट घ बापांने
हा हा
हा मग त्या वेळेला नाही जमलं म्हण अस म्हणजे ते कॉलेज होऊन करून मग ते करायचं म्हणजे होत नाही र ते तेवढा वेळ जात नाही ना ते
हा हा
त्यां कंपल्सरी नाईट शिफ्ट होतीच
कंपलसरी नाहीडीचप
नाईट शिफ्ट करायलाच पाहिजे म्हटलं ते नाईट शिफ्ट नाही होत मग कस ह कॉलेज पिंगत बसलकी
व
ला ह म्हणून नाही म्हण त्याला ती म्हंटली मी नाईट शफ्ट नाही म्हटली मी कॉलेज करून करणार आहे मग त्यांनी म्हटलं विद्यार्थ्यास मी नाही म्हट तुमच की परत तुम्ही अप्लाय करा म्हण
ह् काय होत त्यांचं ते
मग हा ती शिक्ट्यात त्याच्यातलंच होत ती शिकत त्याच्यात नसती हा तेच कंपनी होती त्याच्यातलंच होत आणि पण ते आम्ही अजयना पण विचारलं तिनं विचारली अ बघा म्हटली कंपनी चांगली ह काय त्यांनी पण बघितले हाय म्हटले म्हणजे रिस्टर म्ह कंपनी अस फ्रॉड हा रजिस्टॉर नसेल तर ते फॉड अस ह
ह
हा कार त्यांनी पण तेच करतात ना त्यानी पण तेच करत हा
हो हो माहित आहे
हा
हा हा हा तर हा हा हा गरज बजा ह फार व्हाता काय हे बडबडणी तुमच्या बरोबर चाळीस चाळीस नंतर
मग पिंकीला पण करायला लावलेस काने
आह
पिंकीला कराय लावल्यास का नाहीे
तिदो ह क लय क क लै क
केर ती भांडी घसत कस जेवण करत हा की जेवण करत भांडे घसत बोलत बसल तुमचे एक चालते पडबडत बसाय
ती तर ती दिवसभर फोन करत नाहीतील तर संध्याकाळीच करते संध्याकाळी सातच्या नंतर करत मग किती पण बोला चालत
हा
ह आठ वाजेपर्यंत ते जेवायला हा मारत नाही तोपर्यंत बडबडत बसत
हो
हम् मग काहीत काम असलं बाहेर जायचं असेल तर म नाही
हम्म
हम्म
सारखं मेसेज येतर कायला गुरगुर गुरगुर वाटतं मला
होय होय हम्म मग हा ते संतोष त्यांनी तरर राहायला नाही का
कोण जातो
तुझा मित्र संतोष हा हा आा अऐवे हम्
नऊ मिनट झाली दहा मिनटं उचारत होता
हा तेच म्हटलं ते त्याच्या बहिणी तने येतात काय
येतेच घ या बहिणीच्या पुरगेच लग्न होतं परवा गेल त
तिीती जण होरा मारलाय त
हा
ह
हे जे गावाला होतं तिकडं नाही नाही दुसत नाहीस लन कोर घेत
हम्म
त्यामूता श
हा तिला मुलीच आहेत ना नुसतं चलाभी तीन मुलीस की
काही नाही एक पोरगायचे दोन पुरी आणि एक पोरग
पुरग हा
हम्म
दुसऱ्या दुसरी बाही नाहीती तिला
तिरा दन पोर आहे.
हम्म ती कुठं कोकणातच जायचंय-
ह केरलेता
हरलं हेरलं नेरलं इकडं
हेरले हेरले नेहरलं नवं हेरले कोल्हापूरात जाताना लागते
ते वय मला वाटलं इकडचं
हरल्याला
कोडोरीकडं हाती हेरले न
कोडोलीकडे नव ग भाई कोल्हापूर पूरला जाताना लागत रोकडीच्या पुढं
तिथं हा. हम्म. आणि काय? झाली हम्म ए दहा मिनिटं झाली बघ. कट केला ब त्यानं.